ते घेऊन हो बाकी जोर वर झाल का हम् काय नाही ह त्या आमचे ओ कॉलेज मध्ये जरा हे आहे अ अ अ रोजगारविषयी जरा माहिती सांगण्याचा एक सेमिनार आहे तर र तुला जमेल का यायला अ म्हणजे बारावी नंतर काय करायचं च किंवा ग्रॅज्युएशन नंतर काय कुठल समजावयाच सगळ सागणार आहे आणि अजून कुठल कुठल कोर्सेस कॉलेज मध्ये ते पण सांगणार आहेत तर तुला जमेल का यायला
चालेल ल की
मग सकाळी येशील का उद्या उद्याच आहे तेे आ जरा मला सांगायला तुला राहिल ह म् सकाळी अकरा वाजताय म कॉलेज मध्ये आमच्या इथ वीस किलोमीटर वर कराड म्हणून गाव तिथं आहे
कागदपत्र वगैरे रे
नाही काय कागपत्र नाही आपलं वही व काय गावाची माहिती लिहून घ्यायला वही पेन वगैरे
हम्म हम्म म म
हम् म बर ते हो सकाळी दोन ते दहाचा कार्यक्रम आहे तेवढा करूया आपण याबरोबर पण कोण नाहीये
चालेल सांग म मला सकाळ जाताना मग
हो चालेल र नऊ वाजता निघुया अकरा वाजता कार्यक्रम आहे नऊ साडेनऊ पर्यंत निघूया हम् अग होऊन जाते सगळ
चालेल चालेल ल फोन कर मला हा चालेल
नतर बोलतो मग हो ह हम् म म